ना
झालं क जेवण
हा झालं ना जेवण तुमचं झालं का बसले आता चहा पाणी ठेवीला पाहुणे येईल होते
हा ह
हम्म
तुमची सॉयबीन चांगली उत्तरली का
हा चांगलू तरी म्हणते बा पप्पा मी काही गेलं नाही म्हळत
हम् तम काकडे बी लावेले नाक
काकडं लाविले स्वयविनंती लाविले मी गेलेच नाही यावेळेस
आं
आकायला गेलेच नाही आहेस
जायचं ना थोडं भरलं पण शिक ना
येच नाही म्हणत पप्पा नाही नेत ना
हा ह
ह् जायला काय जात माणस पण करून घेतलं मी तिकडे गेल आठ पंधरा दिवस माहेर आला
कोणताबद्दल नव्हती काय
याल ते घरचं वातावरण चांग नव्हतं ना
हम् एंतंद दिलाला
काय बनल्या
चमुळेट वन ना
येत ना
ये म हेगा अर्ध वश म शिक.
हा हा येते येते. काय काय लावल आवचे पानाची बीक तुमच्याकड.
दि नाही रात्याची बेट रात ग. विचिथट न यालगते. तुला लावाचे आहे का? हम्म
तुम्ही काकड्या न ते बी लावले का?
हा काकड्याे सार चिक ह लागत नाग.
हम्म
नाही एच फय बीरीच चालू आहे.
हो
चालेल न ग प्रिया सकाळी गेले तर. संस्कार
त्या दुसऱ्या ताई.
नत गो विचय गो बंगला हम्म
दोघी जण किती कोईन तुमच्या कोण.
बसू होत ना.
किती अकास लावेल टमाटे.
पधंरा बेड.
हाव का मग होऊन जाई.
म्हणजे आहे मी दोन तीन दिवसांनाशी थोडी थोडी वांध.
हो का
अगं मग अनेश फयबीन टाकाल जातो काही बाजार काढतो.
हा हा हो घरच थोडं फार असलं तर काही नाही वाटत.
आणि घरच्या कस थोड्यालं ते काम चांगला ना घरी आले कु ना म्हगणार हा आई बाजारला आली.
खुलतबाजतच ना?
हा
हा का
आपण लोवरल का
हा हां
श्रावण मध्ये पाई पाई चालशील ना?
जाऊ ना. कधी जायचं?
श्रावण.
बरं बरं मोठ्या महादेवाला जाऊ ना?
मोठ्या महादेवाला ना.
तुम्ही जात का.
पायी पायी का ग.
जाऊ गाड्यावर.
गाड्यावर कशीच नते ग आमची काम चालू राहील. आमच्या काम चालू राहते ना राडी हा
मी जाणार श्रावण महिन्यात माहेराला माझ्या बहिणीच्या पोरीचाी बड्डे तसच मोठ.
दुसणे विच कड मजशन तो श्रावण महिन्यात तुझ्या माहेराला जाणार आहे ना.
काय म्हटलात.
चची ग बिलकुल ना.
दुसर सोमवारीे जायचं.
शनिवारी जाऊ तु स दुसऱ्या समोरला जा ग.
जाऊन मग इथ खुलत बादला ना.
हां.
जाऊ जाऊ.
तू भाषने आलं का. आई गेल्या होत्या ना त्यांना तिथे भेटायला
कोणते पाहुणेल हो.
ते पिंडंद असत असत.
नाही नाही नव्हते ग्याला जायचं होतं जाला पण पाणी पाऊस चालू आहे दोन चार दिवस म्हसून सारखा पाऊस नाही. चालगव
हा भाड दध का कशल
नाही नाही दोघ जण जातील.
मज या का?
नाही पप्पाने
नाही काध
ते गेले कामाला सोलर फिट कराला.
ह का?
हम्म.
तिवरे लवाान
गल्लेबोर्गा
अरे काही काही कारच लावत.
हा. पोर आहे चार पाच काही नाही वाटत मग पोरभे असल्यावर त्यांचे माग हजार रुपये निघा त्या्या
हा ते स्वतः कॉन्ट्रॅक्ट येते म्हणे. वन साईड रिपोर्टिंग म वि्हडिओ चानलचे ना.
चांगले आलते का? आा मला म्हैस माळा जायचं होत बर का मंग काय झालं. ये सौरभ नाही का सौरभ हिवडेचे
हा हा हा.
त्यांना बी यायचं होतं पण ते कामाला निघून गेल. ते भाऊ त्यांचं काच आहे ना झालं.
आणि तुम्ही कुठून शिकलेले आहेत.
च केले आम्ही वरषु शाळावर
अ काय केले का?
हो मागच्याोळीसवी वर्च्या शाळेवरच गेल ते शूट
अ खांदी स होते का?
साडी भारी होती ना.
छानचकत तुमची साडी आम्ही सोयाबीन का काय टाकायला चालो होतो ना तेवत र होत होती ना.
हा जाडून घेत होते मी तर हवा आहे.
नाही तयारी चालूच तुझी ग.
हा हा.
हेअरस्टाईल आणि ते चालूच.
हा.
हम्.
तुम्ही काय खाल्ला आज?
टमाटरची चटनी.
हा.
हा गिलकीची भाजी म्हणजे आज त एक जण शे टाकली.
हो का तुमचा दादा यायला होता ना.
आमचा दादू इडेचे आहे येऊन जाऊन.
हॉस्टेल ला नाही आता.
ह
का बर.
आणि ते आता जी दिदी आहे जून आपल्याला प्रत्येक वेळेस भेटायला जाणं शिक्य नाही.
हाव.
मण तो म्हणन या भेटे ना आपल्याला काय ज्या दिवसी त्यांच फक्त रविवारच भेट एडे वारी जायच म्हटल की. ते बाकीच्या मुलांच्या आईवडला त्या दिवस. आपलं तसं एक अर्ध एक घंट्याच काम राहतं आपल्याला असं आता आहे. एवढंच आपल्या गोषीत
हम्म खराब बी झालं तुमचा दादू.
आग लय चिड चिड करते ते. जेवाला पण आहे ना मोठ्या मोठ्या क लाग. ते मधली दिदि आहे ना.
हा.
त तेव्हा त्याचा मिळून हो.
हा का हे दुकानातलं जास्त लाहतात काय मग त्यांना.
नाही ग दुकानात जात तू पाहते ना आता किती रोड उरून येतो पुर
नाही नाही दुकानात नाही जात.
आणि मग अ किती रोड
हम्म तुमची दिदी देत दुकानात काधी मदि येती ताईची मुलगी. मोठ्या मोठ्या.
ह
मोठी पोरगी येतीन त्यांनची.
अग मग काय आणायला येत असल ती.
हा एकदा कोणती मेहंदी आईला कोणती. ती मेहंदी लावाची होती गणपती छाप काळीच आणली लाल आणायची होती तर काळी आण.
नाही ग का काळी लावायची होती त्यांना तर ना त्याना लाल आनली. ते काय आणलं का. बाै या बोलतो को त्या दिवशी माग कर जा का झालं दिदीला
हा मग मला म्ह जा त्या सा मला म्हणे जाऊन विचार म्हणे कोणती मेहंदीये म्हणे.
हा का.
मंग मी म्हटलं ती लाल ये म्हटलं.
हा म्हणूनच ती दिसली नाही दहा, पंधरा दिवस.
हम्म. डबल मग ती काळी मेंहदी पुढे आणायला लाविली आणि ती पायाला ती चोपडून घेतली होती.
हा पायाला ते लावली होती त्यानी.
मी सांगितलं ते पायाला चोपडून घ्या म्हणून.
हा म्हणे पायाला शरम यायले म्हणून लावायची होईना मला
हा मला म्हणे आता तुला लावयला येत असती तर लाव म्हणे तू मी म्हणलं मी नाही लावित म्हणलं इतकी मेहंदी म्हणे तूल एकदाच लाविते नंतर तीन चार महिन्यातून एकदाच लावीते म्हणलं मी
हम् ननंद बाई नव्हत्या आल्या का लावून घ्यायला
त्या नव्हत्या आल्या आता आता नाही येऊन गेल्या त्या मी नव्हती इथं नव्हती तेव्हा आलत्या जणू त्या दोन तीन दिवस कुडकं करून दिली माईनं
हं हं कुठंय काम आता गंगापूरला आहे ना ड्यूटीवर
गंगापूरला गेली फूडका अन् ते करून गच्चीत
च
पाऊस तर चालूय कपडे कधी वाळायचे बाई आपले
काय माहीत बाई आम्ही तर पोरांची ह्यांची कपडे आणि ते इतकं धुन धुवायले चिरु नको सारं वाहू राहिले
पाऊस तर वरून चालू
पाऊस वरून चालू हे वल्ले झाले म्हणले ते बी वल्ले झाले म्हणले
हा
घाला पण तिथे प्रश्न
हौ
तेच चालूये ना आमचं
ती राधा ताई बोलली तिकडी
नाही गं नाही
त्याला आणलं होतं किती मोठ्या किराणावरून पंधरा लिटरची गॅलन खोक्यात पंधरा लिटरची गा गॅलन खोक्या‌ तेलाची
आम्हाला किराना आणायची आज रातून तुला म्हणे का काही
असं त्या काल परवाच्या दिवशी आलता ना इकडं
हां का
हम्म बसला
हां
म्हणलं या ना म्हणलं म्हणे घरी काम आहे म्हणे जायचं जायचं जायचं मग त्यांच्या
हा टाईम नाही राहत गं त्यांना
हां
बिझी आता कस राहत गं काही काही गॅसचं जे माजये त्यांचं बीझी राहते ना
हाव
आपल्या सारखे रिकामे थोडीये आपण रीकामे आहे तू झाली या मी झालो हा का गं
अह
तू झाली आम्ही झालो
हम् तुम्ही तर येता नाही बाई इकडं
मग येता जाता किती बोलत मी आमच्या सारखं तर कोणी बोलत नाही
हम मला कुडं बोलण्याशिवाय होतं मी नाही बोलत का
मग आम्ही असं रस्त्यान कोणी जर चाललं दोन शब्द जरी बोलू चालल्या का हा बाई चाललो फार आम्हाला एवढ्यावर जमत आम्ही आम्ही कोणाला अस चालतानाच बोलतो आम्ही सुद्धा आम्ही थांबत नाही.
हा.
अणि प्रत्येक सासुरवासिन राहते मग कशाला रिकामं आपल्या मुळे कोणाला त्रास.
हा.
हाय की नाय.
हो.
कोणी राहत समजदार कोणी नाही राहत.
हम्म.
आणि आपले तर घरचे समजदारने आपल्या तर लईच म्हणजे काह्याला थांबले काय बोलत होत ते ते.
मग तेच हम्म मग तेच हे ना बरं चालेल
हा ठेऊ का मग.
हा.
हॅलो.